हो आवाज येतोय, यालाय बघा तुमचा.
यालाय बघा. काय चाललंय?
काय नाही बसलोय.
हा हा. ह ह. आहे मी पण आता झोपलेलो. जरा चहा वगैरे पिला आता. हे बघा आता काम सर
अ आत्ता बघा. हम् त्या आयुर्वेदिक बद्दल तुम्ही जरा. बोलतचं रहावं वाटत.
काय म्हणला?
म्रीडिंग
हॅलो.
आयुर्वेदिक प्रोडक्ट बद्दल
हा. हा ह ह ह होय. छान आहेत ओ प्रोडक्ट ते म्हणजे, आयुर्वेदिक म्हणजे म्हणजे कशामध्ये तुम्हाला पाहिजेलाय काय?
मला काय झालं होतं कि ह्याच, आता सध्या का प्रॉब्लेम नाही पण आपल्याला ते ह्याच अं आवळा पावडर वगैरे असते बघा. ह ती कशासाठी वापरतात? म्हणजे ती झालं की अ केसांना वैगरे वापरतात का ती लावण्यासाठी?
केसांना वगैरे पण वापरतात. एक एक म्हणजे काय म्हणतात कि ते आवळा पावडर म्हणजे ते पाण्यात घालून पण पितात अस पण हाय. केसांना म्हणजे कसं हवं पावडवर म्हणजे कसं केसांसाठी म्हणजे केसवाढीसाठी म्हणा ह्याच्यासाठी ते चांगले आहे आयुर्वेदिक असं आहे. आयुर्वेदिक काय सगळेच म्हणजे जे मेडिसन आहे ते चांगलेच आहेत सोडा
आज हम्म आजा हॅलो
काय म्हणला तुम्ही?
आयुर्वेदिक प्रोडक्ट मी आधीपासून वापरतोयच. पण मध्यंतरी कस वेगवेगळ्या कंपन्यांचे जसे यायलागले. कि त्यात आपल्याला कोणता चांगला घ्यायच कोण
हा म्हणजे हा तेच व्हायला लागलंय की आता म्हणजे काय वाप वापरायचं आणि काय नाही आयुर्वेदिक म्हणजे कसं प्रत्येक जण म्हणतात आम च आयुर्वेदिकच आहे आमचं हे आहे मग आता त्याच्यामध्ये काय आहे तर कुणाच ओळखणार आहे विषय काय होतेय ओ तुम्ही आता म्हणजे एक टाइम यूज केल्याशिवाय पण काय समजत नाही
बोल आणि एक टाईम नाही आयुर्वेदिक जरी थोडं कुठलं पण घेतला कनी होई ल जतडे जते लागू झाले आपले ते त्याच्या बॉडीवर डपेंड असत
हो हो हो ते तर आहे
का कधघ कधी काय होत की तुम्ही आता अ अ वजन वाढीत कोण कधी कधी काय घेत की उष्णता कमी होण्यासाठी वगैरे घेतात बघा
हा हा हा हा हा
म्हणजे आपल्या तर पहिला एक आठ दिवस घेतलं क लगे रिझल्ट कुणाला कुणाच्या बॉडीवर मग कोणाला दाखवतो रिझल्ट कोणाला नाही हा पण विषय येतो मग ते काय लोक काय लोकांचा गैरसमज काय होतो ते मी खाल्ल पण मला काही इफेक्ट दाखवणार नाही तर आमच्या अ आणि एकदा म्हणजे घेतलं होतं मी स्वतः कोर्टाची कारवाई बर आणि म्हणजे एवढं भयंकर दुःखायच मला म्हणजे महिन्यात बरोबर एक दोन तीन वेळा तरी व्हायचंच हे. पण मग जेवण केलं होय रात पाहटे वगैरे अचानकच काय व्हायचं कि पूर्ण गॅस व्हायचा आणि अ पोटाला एवढा प्रेशर पडायचा कि ते मला सहन व्हायच नाही आणि ते अशी उलटी सुद्धा मला व्हायची. मग ते आम्ही दवाखाने वगैरे सगळ दाखवलं पण ते नॉर्मलच सगळ दाखवाल ना. काय नाही क ड डॉक्टर काय करणार इंजेक्शन करणार मग ते तेवढंच बरं होणार परत आणि आठ पंधरा दिवसां नंतर आणि व्हायचं.
हा -हा
आता म्हणजे मी आता जे एका डॉक्टरांना विचारलं हे जर सारखं होण्याचं कारण काय काय नाही म्हटलं तुझ्या जेवणात वगैरे काहीतरी बदल होत असेल तेव्हा पोट एकदा साफ कर. का पूर्ण झालं पाहिजे. किंवा ती काहीतरी राहत असेल त्याच्यावर मग त्यांनी म्हटले की तू आयुर्वेदिक तर घेतलास तरी पण चालत. मग त्यांनी आम्हाला सांगितलं ही औष ध दिली आणि जुन ला मी आलो आणि जवळपास मी जवळपास एक तीन महिने तो कोर्स ठेवला होता व्यवस्थित. खरं पहिले दोन महिने का असं वाटलं की मी काय खायालोय नि काय नाही कारण आयुर्वेदिक औषधात कस कि टेस्ट पण ती एकदम थोडीशी कडवट वगैरे असते ओ हा हा हुं हुं हुं तर ठराविकच एक दोन किरी वर डाळी वगैरे सोडलं तर
एकटेच आहे घरात मी ग म्हणून थांब ना हा हा बरोबर होय काय
त्याच्यामुळ की नाही
हा बोला कि बोला
त्यामुळे तिकडं
हा नाही नाही बाळ म्हणजे काय झालं की अचानक आल ओ ते
बरबर बरबर हा मग त्यांनी काही म्हणात त्या शेजारच्या मुलीची म्हणजे ती सुद्धा त्या डॉक्टरांच्याकडे ट्रीटमेंट घेत होती तर तिला तर ते आयुर्वेदिक माणसांना काय तील कच्च्या भाजी पाल्या कनड वगैरे असतात खायला सांगितलं आणि ते इतकं खायला लावलं त्यांनी कि ते जर खाल्ली नसेल किंवा जात नसेल तर त्याचा रस काढून भाज्यातला किंवा कारल्या वगरे काढून प्याला लावला
हो म्हणजे मला काय म्हणायच म्हणजे तुम्हाला एक सांगू काय की आयुर्वेदिक आणि होमिपथिक म्हणजे काय म्हणतात सेमच आहे काय वेग म्हणजे त्याच्यामध्ये आणि काय म्हणजे वेगळा फरक म्हणजे आपलं होमिओपॅथिक मध्ये म्हणजे कसं ते असं वेगळं टॅबलेट येतात काय म्हणजे थोडस केमिकलवाल्या वगैरे येतात काय असं म्हणाले मी
हॅलो हा बोला की म्हणजे कस माहितय का आता आयुर्वेदिक म्हणलं की नाही आपण काय विचार करतोय झाडा झाडापासून बनवले ला असेल किंवा पण थोडफार त्याच्या मध्ये काही तर केमिकल चा वगैरे इफेक्ट येतोय काय म्हणजे थोडंफार म्हणजे पूर्णच नॅचरली आहे की थोडाफार असणार त्याच्यामध्ये इफेक्ट अस मला म्हणायचय हॅलो!
सगळी जी औषधं असतात.
हा.
त्याच्यामध्ये कसं. टेस्टिंग वगैरे केल्या. ते बाहेर कुणालाच विक्री करता येत नाही. हा आता समजा एखाद. प्रोडक्ट असेल आयुर्वेदिक आपण घेत असेल पण तो मार्केट. किंवा मेडिकल ला जोपर्यंत. तोवर कस्टमरला देत नाही तो कोणावर तरी टेस्ट म्हणजे असं पाळीव प्राणी वगैरे असतात छोटे. लॅब टेस्टिंग केल्याशिवाय. कोणाला बाहेर देताच येत नाहीत. म त्यामुळे आपल्याला या. असा काही इश्यू नसतो म्हणजे समजा आपण काहीतरी घेतलं हा बाबा या औषध- नाले- आणि आपण डारेक्ट ते खाऊ पण शक - नाही ना कारण-
हा हा हा हा बरोबर आहे.
तुम्ही एकत्र मिक्स केला तरी सुद्धा त्याच काहीतरी रिएक्शन होत असेल ना आता आपणच. समजता पाणीवी काहीतरी ब-. अ मिक्स केलं आणि ते आपण डायरेक्टली पिलं
हम बरोबर आहे की.
कंटेन्ट असताति त्याच्या विरोधात असताति त्याला मेंटेन करण्यासाठी त्यांच औषध किंवा- क्लिनिकली कसे वापरायची हे सुद्धा त्याच्यामध्येध्ये असत.
हा हा
ह टेस्टिंग झाण्याची व नाही आणि त्याच्यामुळे आता आयुर्वेदिक तर मला मध्यंतरी मी माझा आवाज थोडासा भरडा आहेल म्हणजे मला एका डॉक्टर- पहिले तुम्ही गोळ्यात घ्या. पण कसं काहीही - गोळ्या आत जरी खाल्लं तर त्याचा कुठेतरी वेगळा साईड इफेक्ट करतात. म
हा
ल पाणी कोणतणती बोलत आ - चांगलं पाणी प्या भले तुम्ही. अ साधं पाणी पिला चालते चालेल म्हणजे असं काय फिल्टरच पाहिजे तुम्हाला बाटलीच पाणी पलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही पाणी गरम करून त्याला गाळून थंड करून ते पिऊ शकता त्याने तुमच बॉडी मध्ये काही घटक असले तर ते मेनटेन राहतात आणि सोबत त्याच्या सोबत तुम्ही जे काही आता अ हरडा बेरडा म्हणून ती पावडर असते बघा
हॅलो बोला कि काय होतंय थोडा थोडा आवाज ब्रेक हॅलो.
हा. हम्म हरडा एन बेरडा
हॅलो हा बोला की
हारडा बेरडाची हारडा बेरडा वगैरे म्हणून असत बघा ते हा. नाही नाही ते भरपूर आण ते एवढं चांगले आहेत कि लोकांनीच त्याचा वापर वरकरणी गेला आणि त्या ते आता लोकांनी काय केलं की गोळ्या आणायच्या मग ते आपल्याला ती पावडर कमी कमी एक महिना जायची पण त्या महिन्या
विश हा लोकांचं काय म्हणणं मी तुम्हाला एक सांगू का म्हणजे मी बोलते की त्यांना लगेच इफेक्ट पाहिजे. या धावपळीच्या जीवनात त्यांना ना लगेच इफेक्ट पाहिजे पण त्यांना माहित नाही की जो वेळाने इफेक्ट होतोय तो आपल्या शरीरासाठी चांगला असतोय लगेच होण्यापेक्षा असं माझ मत आहे की जो आपण आता म्हणतोय ना तुम्ही औ औषधी वगैरे सांगितला ही लेट इफेक्ट करतात पण कायमस्वरूपी करतात हे इफेक्ट असं आहे पण हे आता आपण म्हणतोय ना हे तात्पुरतच त तो
बरोबर मला त्यांनी तसच सांगितलं होत की जर तुम्ही
हम्म.
हम्म. आयुर्वेदिकची काही औषधे घेत अ तुम्ही लगेच रिझल्ट लागे विशेष करता लगेच रिझल्ट ष फस्ट टाईम घेऊन चालू केलो
हम्म हम्म
नाही तुम्हाला म्ह का की गावा म्हणून आवडी विकून घेतात आणि बाकीची जी मेडिकल ते बोल तर त्यांनी काही डेली डीच कोणत औषध. काम केले ह तुला समजत नाही.
हम्म ह होय ते तर आहेच.
ह